हो हा हाय.
कसे आहेत.
बस मजेत तुम्ही.
हो मी पण मजेत. बाकी तब्येत वगैरे आहे का व्यवस्थित.
एकदम रेडी आहे. पाऊस खूप पडतोय ना म्हणून आम्ही आतमध्ये बसतो.
हा तरी पाऊस ओसरलाय दोन दिवस झालं नाही.
हा हा कालपासून थोडासा कमी झालाय. ह हम् तुमच इथे होता पाऊस.
हो आमच्याकडे आहे पाऊस आणि ऍक्च्युली कसं आमच्याकडे धरणाचं पाणी सोडलं जातं. ना नदीला . पाणी जास्त वाढत खूप म्हणजे आमच्याक पाऊस कमी जरीपडलातरी. तरी पूर पटकन एऊन जातो.
हो हो हा हा.
अच्छा तरी आता. काही नाही निवांत तेच पाऊस आता? कमी झालंय तर मग पाणी पण थोडंफार ओसरलंय आता आमच्या इकडच्या नद्यांचं. पण बघू, बाकी धरण वगैरे गेलेच आहेत पाण्याखाली. बंधारे नसतात का ते?
हा हा हा हा हा हा बरोबर. हे मी सांगते की ऑनलाइन शॉपिंग मध्ये आता किती किती स्कीम निघालय ना तुम्ही त्यात? तर ऑनलाईन शॉपिंग.
हा. ऍक्च्युली मी फक्त ऑनलाईनच शॉपिंग करते.
अच्छा.
अ हा म्हणजे दुप. दुकानात असं ऑफलाईन बघायला गेलं तर ते पटकन पसंत नाही पडत. आणि मेन म्हणजे वेळ पण तेवढा नसतो मग ते कसं होतं? मोबाईलला पण स्क्रोल करत असतो त्या वेळेला कुठला तरी, नाही का? आता इन्स्टाग्रामला ते सगळे पेजेस येतात ना? मिशो, फ्लिपकार्ट, अजिओचे वगैरे. तर मग त्यातलंच कुठ ला आवडलं अस म्हणजे स्क्रोल करता करता तर मग मी पटकन ते नाही त्याचे रेट वगैरे बघते, त्याच्या रेटिंग्स वगैरे बघते, जर रेटिंग्स वगैरे चांगले असतील, तर मग पटकन मी ऑर्डर करून रिकामी होते.
हा बरोबर हा, माझं पण तेच पटण आहे. कि बाबा घरी बसून बसून ऑनलाईन शॉपिंग करायच कुठे जायच नाही, ढजा मारी नाही, ट्राफिक वगैरे नाही.
कष्ट. इव्हन घरी लागणारे जे काही छोटे मोठे साहित्य असतात ते सुद्धा मी ऑनलाईनच मागवते. कधी कधी मग, मी जर बाहेर म्हणजे कोल्हा पुण्याला वगैरे गेली राहायला मग तिथे बाहेर जाण्याऐव जे म्हणजे मी हेच करते ब्लिंकिटच करते, ब्लिंकिट इंस्टामार्ट वगैरे ते कसं पटकन येऊन जातं ना? आणि आपला टाइम पण वाचतोय आणि हे पण म्हणजे ते एक ऑनलाईन जो प्लॅटफॉर्म झालाय तो एकदम फायदेशीर झालाय आपल्या लोकांसाठी म्हणजे? जे लोक खूप जास्त, हा नाही का? घाईमध्ये किंवा कामात बिझी असतात त्यांच्यासाठी.
हम्म हो हो हो.
म्हणजे स्पेशल टाईम नाही द्यावा लागत. म्हणजे? नाही का? काम सोडून जा परत. घेऊन या आणि ते तिथं, त्या दुकानामध्ये किंवा त्या ठिकाणी भेटेलच तस नाही ना? मग ते कस, ऑनलाईन केलं की मग अ भेटून जात. एक पंधरा वीस मिनिट वाट बघावी लागतात पण ते आपल्याला रिसीव्ह होऊपर्यंत आपण दुसरं पण काहीतरी काम करू शकतो इकडे असं.
हा हा ते तर आहे. पण तसं पण आहे ना? की कधी कधी बाय चान्स आपण काय मागवतलं आणि काय येत. म्हणजे आपण काय ड्रेसेस वगैरे मागितलं हा कि म्हणजे साईज मोठी पाहिजे तर छोटी येते आणि आपल्याला काही कलर कसा वेगळा पाहिजे होता, फोटोमध्ये आणि आपल्याला दुसरं आलं असं काहीतरी.
ते होत तस. तसं पण होत कधी कधी, पण त्या आधी आपल्याला काय जे आपण ऑर्डर करणार असतोय ना? त्याच्या आधी प्रॉपर रेटिंग् वगैरे बघूनच घ्यायचे. आणि कधी कधी ना आपल्याला कमी रेट दाखवतात म्हणून कमी रेट मद्ये मिळतंय म्हणून आपण लगेच पटक त्याच्यावर विश्वास ठेवून ऑर्डर करतोय. पण अ. त्या रेटच्या मनानेच त्यांची क्वालिटी पण तशी असते म्हणजे जर आपल्याला ऑनलाईन करायचंच असेल ना शॉप मग थोडफार केअर फुल्ल पण असा लागत म्हणजे. त्याचे रेट्स पण व्यवस्थित बघितले पाहिजेत क्वालिटी कशी आहे. मेन म्हणजे रेटिंगस वरती आपण जास्त नाही का लक्ष दिलं पाहिजे आणि मेन म्हणजे त्याच्या खाली जे लोक पोस्ट केलेले असतात ना ते पण आपण पाहू शकतय जर ते आपल्याला बरोबर बरोबर वाटल ना की तरच मग आपण ऑर्डर करायच नाही तर मग करायचंच नाही अस.
हो बरोबर सांगितलं आप
हा ते बरोबर आहे तसं म्हणजे
हम्म माझं पण म्हणजे माझ्या काय लहान मुलं आहे ना. तर म मला काय वेळ नसतय इथे तिथे जायला आणि काय टाईम वेस्ट होउन जात माझ तर डोक दुसत दुकते म्हणून मी ना जास तर ऑनलाईनच म य करतय ऑर्डर तर मग काय? घरी बसून आपल्याला काय फट-पटकन दोन दिवसात अ येईन आणि आपण अ चेक करून म-मस्त झालं की हां टिपटॉप आपल्याला ह हां हां हां.
रिटर्न पॉलिसी पण बघायची बरं का नाही ना नाहीतर मग कसं होतं माहिती आहे का आता सध्याच्या ह्याच्यामध्ये कस झालंय अ काही ॲप्स नाय ना आपण जे इलेक्ट्रिक गोष्टी मागवतो जसं की ब्लूटूथ म्हणा किंवा मिक्सर किंवा अजून जे इलेक्ट्रिक गोष्टी आहेत त्या गोष्टीं ऑनलाईन मागवाय च म्हणजे बंद केल्या पाहिजेत सध्या आपण कारण म माझ्यासोबत तस झालंय की मी ब्लूूटूथ जे इय-इयरफोन्स मागवले आणि अ नाही का ते म्हणजे मला एवढे आवडले नाहीत. अ तर मग मी ते रिटर्न करत होते पण ते रिटर्न सुद्धा नाही झालं आणि मला आहेत तेच यूज करावं लागतंय तर मग अ मला जेव्हा मी डिलिव्हरी बॉइज सोबत ह्या विषयावर बोलले तेव्हा त्यांनी मला बोलले की अ ह्या ह्या ऍप्स वरून म्हणजे नाही का तुम्ही इलेक्ट्रिक गोष्टी असं मागवण म्हणजे बंद करा तुम्ही शॉप मध्ये जाऊनच घेतल्या पाहिजे ह्या गोष्टी आणि जर तुम्हाला ह्या गोष्टी जर रिटर्न करायच्या असतील इलेक्ट्रिक वस्तू जर तुम्हाला रिटर्न करायच्या असतील ना तर मग त्यासाठी तुम्हाला म्हणजे त्यांचा जो मेन हे अस तो ऑफिस तिथे व्हिजिट करावा लागत असं वगैरे त्यांनी मला म्हणजे अशी माहिती
नाही तिथे लिहा हां हां हां बरोबर हां बरं झालं. तो आपल्याला सांगितलं हा नेक्स्ट टाईम आपल्याला काय ते एक्सपिरियन्स नसते ना तर मग काय आपल्याला चुकीच ये होन जाते. क्या बाबा चलो आपण हाहां कप म्हणजे कप कपडे वगैरा सूट शूज वगैरा हे बघा खिलोणे वगैरा कॉस्मेटिक मेकअप आयटम वगैरा आपल्याला खूप हे आवडते तर आपण चला चलू जाऊ द्या की आप पण आपल्याला ऍडजस्ट करूया पण इलेक्ट्रॉनिक काय महाग असते पण महाग मग नाही गा म एकतर आपल्याला मेहगाई इतली इतली झाली आहेना पण की आपल्याला ए हे परवडतच नाही हे की नाही आणि त्याच्यामध्ये पण ते री तेन पॉलिसी पण होत नाही आहे तर मग आपल्याला प्रॉब्लेमच होणार आहे की नाही.
हो मी आता कालच ना बॉटल्स तीन बॉटलचा सेट होता. तर मग आता सध्या फ्लिप-फ्लिपकार्टला हे चालू आहे ना ऑफर. तर मी फक्त एक एकशे एकशे शहाण्णव रुपयला ते तीन बॉटलचा सेट मागवलाय बघू आत ता एक दोन दिवसामध्ये मला रिसीव्ह होईल पण अ ते आता ऑफ ऑफरमध्ये मी मागवते म्हटल्यावर ती त्याची क्वालिटी कशी असेल हे मला पण नाही माहित. आता जेव्हा रिसीव्ह होईल तेव्हाच बघाव लागेल की, बाबा म्हणजे याची कॉलिटी कशी आहे त्या लोकांनी ऑफरमध्ये दिलीय ना तर मग अ
हम्म हम्म बरोबर सार.
सेल सेल चालू आहे ना सध्या तर त्या सेलच्या ऑफरमध्येच भेटलंय.
हा-हा-हा हम. पण आपल्याला कशी ये ऊस असते ना की बाबा हे शॉपिंग करायची हे आ आवडायचं आपल्याला आवडतय हे घ्यायचंय ते घ्यायचंय आहे की नाही.
मला तरी खूप आवड असते मी एवढी ऑनलाइन शॉपिंग करते एवढी करते म्हणजे अ डिलिव्हरी बॉईज वगैरे जे आहेता ते पूर्ण अशे ओळखीचे झालेत. त्यांना असं म्हणजे फोन करून विचारावं नाही लागत की बाबा तुमचं घर कुठे आलं? आम्ही कसे इकडे गावी राहतोय ना म्हणजे आमचं थोडंसं छोट ट खूप छोटं पण नाही पण खूप मोठं पण नाही गाव आमचं असं एक मध्यम आहे. तर मग अ हा तर मग ते लोक डायरेक्ट आमच्या दारात मध्ये येऊन म्हणजे हाक मारतात आणि म्हणजे सगळ्यांना असं माहित झालंय आणि आम गल्ली मध्ये पण लोकांना काय ऑर्डर वैगेरे करायच असेल जसं की मोबाईल केस किंवा अजून काही तर मग ते लोक माझ्याकडेच येतात म्ह म्हणजे मला बोलतात की मला हे थोडस ऑर्डर करून दे मला हे हवंय असं वगैरे
हा बरोबर ना बढीया आहे ना अ म्हणजे चांगलं आहे ना की अ बाबा आपल्याला घरीबसून हे होतय आणि कोणाची आपण हेल्प केली तर आपल्याला बरं वाटतय हे की नाय
हो अशे खूप असं म्हणजे आहे चांगलं आहे तसं पण म्हणजे प्रत्येक गोष्टीचे जसे खूप फायदे आहेत तसे तोटे पण आहे असणारच ना
हा थोडा तरी अं आई असणारच. हा आणि काय काय कोई कु कोण कोणतरी आगाव असतात की बाबा आपण म्हणजे मागवलं. फोटो वगैरे क्लिक केला एक दिवस कुठेतरी आपण गेलो. फिरायला वगैर, बड्डे पार्टी वगैरे असं आणि मग नंतर दुसरा दिवशी रिटर्न करून घेतो कि नाही बाबा मला नाही आवडलं.
हो हो हो तसे पण आहेत आहेत आहेत हं.
हम्म.
केलेलं आहे तसं पण लोकांनी पण काय ज्याची त्याची इच्छा ज्याचे त्याचे म्हणजे नाही का चॉईसेस आपण म्हणजे हा
हम्म, पण! म्हणजे लेडीज लोकांच जास्त हे असतय. की बाबा हे ह्यानी घेतलंय ना तर माझ्याकडे पण पाहिजे त्यांनी नीळ कलरच घेतल्यानंतर माझ्याकडे पण तस च पाहिजे आंस पण असतं ना कोणा कोणा चला माहित
हो म्हणजे मेन म्हणजे ते ह्युमन मेंटॅलिटीच आहे आणि त्यामध्ये फिमेलची मेंटॅलिटी म्हटल तर ते थोडस हेच आहे बरोबरच आहे
हा हा
तर मोस्टली तसच करतात नाही तिच्याकडे आहे म्हणल्यावर माझ्याकडे पण हे असलच पाहिजे हे अस म्हणजे झालेलच आहे सध्याच्या हेच्यात
हम्म नाही आपल काय लहान मुलांसाठी पण आता काय लहान मुलाना जन्म पासून त्यांना मोबाईल पाहिजे असतात नम मग नंतर ते पण ना काय त्याना पण सवय लागलेली असतात ना ते पण बघतात की मला पण असं पाहिजे मला पण तसं पाहिजे मला हे आण ते आण ऑर्डर कर हा नम मग तेच करावच लागत आपल्याला
होय
ठीक हे मग चला आपण आपण नंतर भेटूया ओके बाय
चालेल बाय